आता अजून काही केली नाहीये आता काय आता काम पहिले आवरावी लागतील अ नाही तस पण ह्यांना सकाळी साडेआठला द्यावं लागतंय ना.
हा हा.
मग त्यावेळी माझं भरलेली वांगी चपाती तेन तयार होत मी पण खाल्लेली सोडा पण आता मी डबा घेऊन जायला ह्यांना यायला सात वाजतात बघा
हा हा मग आता डबा घेऊन जाणार तुम्ही.
आता मी डब्याला काही केलेलो नस तो नेमकी काय झालंय माझं ना नाही काय झालाय माझ्या दातातलं एका साईडचं सिमेंट निघलंय. तुम्ही आत्ता केलेली चपाती खायचं होत नाही. आणि दुसऱ्या साईडचं पण दात दुखायलय मग मी काय केले गरम गरम चपाती केलेली चपाती आणि वांग खाऊन घेतले. आणि म्हणलं तु ऐ‌, म्हणजे जर तस आमटी आणि भात खाता येतय म्हणून तर मी आमटी आणि भात तेवढच अवेलेबल ठेवले आहे माझ्याक
तरी दोन कॉल पेक्षा मग ते केला असता, आणि घेऊन गेला असता, की नाही संध्याकाळी चालत नाही काही बोलल्यावर
नाही नाही त्याचं काय नाही आता काय करणार सांगणार मी जायची कधीही भात आमटीच खाऊन जाणार आता बारा वातात बारा वाजता गेले ते आठ वाजता आठ वाजताच येणार. म्हटलं, दहा मिनिटं गाडी घेऊन यायचं, जर वाटल्यात भूक लागलीये.
हा चालतय.
गाडी देतात ना. आइनकीस काय गरज असेल तर.
हा हा हा हा
मेडिकलची गाडी आहेच तसच आता तुम्ही एखादी गोळी घ्यायला आलाय तुम्ही महिन्याच औषध घ्यायचं आणि एखाद स्ट्रीप कमी असेल किंवा एखाद औषध आपल्याकडे अवेलेबल नसेल ना
बर.
तर त्या व्यक्तीला आम्ही दहा मिनट बसा म्हणून सांगून लगेच ऑर्डर टाकून आपला माणूस जाऊ औषध घेऊन बिल पेड करून लगेच दुसर देतोय
हा हा हा भारी
कंटिन्यू चालू असते मग महिन्याची गिराईक तोडून चालत नाहीस ना
होय
मग आता मी गेल्यानंतर काय करते माहितीये कम्प्युटरला बघते कि कुणाकुणाची औषधं संपलेत रिमाइंडर असते त्याला आता आज तुम्ही औषध घ्यायला एक महिन्याचा घेऊन गेल तर रिमांडर टाकायचा अठ्ठावी दिवसाच किंवा सत्तावीस दिवसाचं तर बरोबर सत्तावीसाव्या दिवशी सांगतय ते की त्यांचे औषध संपणार आहेत म्हणून मग त्यांचं नाव काढायचं त्यांच्या गोळ्या कोणत्या कोणत्यात लिहून घ्यायचं? त्यांना कॉल करायच आणि त्यांना विचारायचं की सर तुमची औषधं संपत आलीत काढून ठेवू का? हा म ते हा म त्यासाठी ओरडा असतेो मला दररोज फोन करायचा असत ह ह मग मग ते सांगतात नाही आम्ही बाहेर आलो नको आम्ही दुसरीकडून घ्यायला चालू केलंय कोण म्हणात हा ठीक आहे काढून ठेवा मग कोण म्हणतेय मागच्या बिलात आम्ही कमी औषध घेतली मग मी त्यांना काय सांगते सर तुम्ही मागच्या वेळेस ते बिल आहे. त्या बिलासमोर गोळी सर तुम्ही पेन न लिहा तुम्हाला किती गोळ्या पाहिजेत आणि मला व्हॉट्सअँपपर पाठवा, मला म्हणजे मेडिकल चा एक फोन पण असतोय. मग त्यानी ते व्हॉट्सअप लिंक ते चिठ्ठी पाठवतात चिठ्ठी पाठवून मग मला फोन करतात की मॅडम चिठ्ठी पाठवली आम्ही आज संध्याकाळी येणार आहे नाही तर उद्या येणार आहे सगळी औषध. तयार करून ठेवा मग एखाद नसल औषध तर ते लगेच ऑर्डर देऊन लगेच आणून कॉन्टीटी मॅनेज करून पिशवी बांधून त्यांची चि्ठी टाकून पिशवी ठेवायची
बघाव वाहिनी म्हणजे कस्टमर पण डिसिप्लिनड च आहे वाटतय
हा आणि मग इन्केस समजा मी नाही आता मी कस दुपारी जाते म्हणजे सकाळी ते कस्टमर आले तर म्हणून पिशवी त्यांच्या नावाची चिठ्ठी कम्प्लसरी ठेवायची मग ते सगळे औषध ठेवले असतात तिथे एखादं महिन्यां मोठं गिराईक आलं तर बघतात देणारी त्यांच्या नावचं काढून ठेवलय का मग काढून ठेवलं असल तर त्याच्या समोर सगळी औषध उघडून दाखवायची मग त्यांनी सांगतात नाही ही एखादी स्क्रिप्ट कमी करा नाही हे जरा जास्त द्या. मग त्याच्यानुसार ते कमी जास्त करायच्या आणि मग त्यांच्यासमोर बिल करायचं नवीन आणि त्यांना ते देऊन टाकायचं असं
ओनरला तुमच्या किती फायदा होतोय वो म्हणजे मागवतात गोळ्या औषध आणि ते त्याना किती पैसे देत म्हणजे किती बेनिफिट किती होते त्यांना प्रॉफिट
ते जेनेरिक असते ना जे जेनेरिक औषधं असते आता जेनेरिक म्हणल्या नंत सगळ्यांना ही कन्सेप्टच कळत नाही मेडिकल वल्यानाच तेवढं कळतंय जेनरिक म्हणजे म्हणजे एक महिन्याच सगळ्यांना वाटतंय जनरीकार्ड वगैरे मिळतात ती सगळी औषधं पण जेनरिक मध्ये पण जरा जास्त असतय आणि बाकीच्या ते कमी असते त्या मानाने आणि कॉस्मेटिक मध्ये काहीच नसते काहीच नसते म्हणजे समजा आता तुम्ही वीट घेत तर ते वन झिरो नाई वीट वीटहेअर रीमोवल व्हीट त्याची जर एम आर पी एकशे नऊ रुपये तर ते अक्षरशः म्हणजे अठ्यांनव नव्यानव एक वेळ शंभर रुपयलाच आलल असते आपल्याला तर त्यातमध्ये लोकांच काही शंभर रुपयेच घेतोय ना चार रुपये कमी करतोय ना चार रुपये जर कमी केले तर ते एना जाणं आणि ते व्हीट ते जाऊपर्यंत दोन दोन तीन वेळा ते पुसून ठेवायला लागते त्याच्यासाठी लागणारी लाईट ते दुकानाच भाड असं म्हणलं तर ते परवडतच नाही कॉस् कॉस्मेटिक्स खरं सांगते म्हणजे एवढा विचार करायला लागतोय म एक एक जण काय करतात आता कॉस्मेटिकची एवढी क्रेज वाढली ना की मला ह्या कंपनीचा तो शॅम्पू पाहिजे तर सनसिल्क मध्ये सनसिल्क मध्ये किती तरी व्हरायटी आहे म्हणा आयुर मध्ये हिमालया मध्ये म्हणा तर ते ह्या मधल हेच पाहिजे म ते तेवढं सगळं अवेलेबल मग गरजे आहे मग कस्टमर एकदा परत गेल ना मग ते कस्टमरच्या लक्षात रहातय त्यांच्या ते नाही मिळ
होय ते आता इंदुलेखाचे हे हेअर सिरम आले बघा ते पण ठेवा चांगलं आहे अ खरच की प्रोन आहे त भारी
मी इंदुलेखाच हेअर सिरम पहिल्यांदाच ऐकायले बघ तुझीच
हो आले आत्ता नवीन आले
आलेय काय सांगूया सांगूयाझ सराना सरांना म्हणजे जे नवीन सर आहेत ना नवीन सर इन द स नसकाय जे ओ ओरिजनल काय ते रिझल्ट चांगला आहेय काय?
हा
बर आता म्हणजे आमचे जे ओरिजनल जे मालक आहेत ना ते त्यांच्या गावी जातात पंधरा दिवस आणि पंधरा दिवस इकडं असतात तर ते कोणत्या पंधरा दिवसात येतात ते तर ते वीस तारखेच्या नंतर आणि पंधरा तारखेच्या आत. असे पंधरा दिवस असतात की त्यावेळी कसं असतं. लोकांचे पगार झालेले असतात सो महिन्याच्या गोळ्या न्यायल येतात आणि मोस्टली लोक ह्या दहा वीस दहा पंधरा दिवसातच गोळ्या जास्त न्यायला येतात. ज्यांची मोठी मोठी बिलं होतात एककांची बारा बारा हजार बिलं होतात ऋतूजा
हम्म होणारच एवढं महाग असते ते
खूप महाग असतात औषध एकेकांच अ एकेकांच होतय पाच हजार चार हजार कुणा तीन हजार कोणाचं आठशे नऊशे अशी पण असतात. बिल म्हणजे मोठी मोठी बिल आसतात ना ऍक्च्युली आमचे जे ओरिजनल सर म्हणजे मोठे सर आहेत ना त्यांना सुद्धा लक्षात असतय की, ते नाईकांचा औषध पूजा काढून ठेवलीस का त्यांची तारीख आली असेल बग. इथपर्यंत सरांना असं मग मी सरां सर काढून ठेवले मी तुम्ही नका काळजी करू असं सांगते व्यवस्थित तर ते सरांना कस आर टीजर्स किती केलेत? कोणत्या कोणत्या पार्ट्याना केले तर तोंडी पाठ पाहिजेत मला आल्यांत तर लगेच विचारतात. आज आर टी जी एस केले का मग सांगतोय सर यांना एवढं केलय त्यांना तेवढं केलंय ठीक आहे अजून मग किती पेमेंट द्यायचं राहिलय त्यांच असं करतात. तेवढं सगळं मला नसतय माहीत तरी पण जेवढ माहितीये तेवढं सांगते. आज पेमेंट किती वेळा भरल किती वेळा बँकेत गेले.
होय
हा एवढं सगळं सांगायला लागतय त्यांना
मग अप्रॉन वगैरे काय घालताय की नाही
नाही करायचं ऍक्च्युली तर राधिका मॅडम आहेत ना त्यांच आणि माझं चाललंय एक ॲप्रॉन घेऊया म्हणून
हा आओ लय भारी वाटते स्काय ब्ल्यू स्काय ब्ल्यू किंवा ते असतय कि आणि कसल
व्हाइटच व्हाइटच व्हाइटच स्काय ब्ल्यू नाही हो स्काय नाही
पण भारी वाटते मेडिकल मध्यें
आता ते मी कुठे मेडी तो कलर कधी बघितला नाही हो
स्काय ब्ल्यू म्हणाय ते स्काय ब्ल्यू नाही वेगळां असते बघा जरा डार्क आपल ते घालतात की यमओ मेडिकल म आपल्या डॉक्टर् लोक घालत नाहीत काय ते सर्जरी वगैरे कर
हा हा ग्रीन ग्रीन
आणि एक असतय जांभळा म्हणजे अस जरा अस
हा हा हा आले लक्षात आलं लक्षात निवी ब्ल्यू सारखा असा
हा तसलं तसल पण घालतात कि
नाही मी मी मी कधीच कुठल्या मेडिकल म तसा कलर बघितला नाही खरंच नाही बघितला.
ह हॉस्पिटल म मेडल म हा.
तर मी म्हणजे नाही बघायला आणि आता बघणार आहे आप खरच घायचा आहे त्याच्या मूळ खूप सोईस्कर जात मग आप्रन्स आहेत कि माज्या कडे कडे मग ते प्रॅक्टिकलमध्ये डाग वगैरे लागलेले आणि ए खूप सुंदर होता त्याच्यावर मुलींनी ते लास्ट ते डे म्हणून काय म्हणला?
फुल स्लीवच आहे आप्रॉन तेच भारी दिसते व्हाईट हा. तुमचं होत की ये तसल.
अह तेच सांगते ना होतं खूप छान होत म्हण ते लास्ट डे ला मुली लिहितात की एक मझच्या अंगावर. परवाच कपडे लावत हा परवाच कपडे लावतान ते बघित एवढं छान छान मुलींनी लिहिलं ना त्याच्यावर असं वाटतो फोटो काढून त्यांना पाठवाव बघ तु माझ्यासाठी काय लिहिलीस आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची उद्या सुप्रिया सबिना येणार आहेत
हा
गीता होय
बारीक हिमा
म सुप्रिया अक्षरशः हा हा नाही सगळेजण मिळायचं भेटायचं असंच प्लॅन आहे
अच्छा
अगदी दोन दिवसासाठी आले ते उद्या संध्याकाळी निघणार पण मग ती काय म्हणते माझे दगदग लय होत्या प्रवासाने तुम्हीच माझ्या घरी या मग मी म्हणालो की तुम्ही मा माझ्या घरी आता काय ठरते बघया ह्या सगळ्यांच
कुठं इथं कि तुमच्या घरी
इथं मिर्जेत सोहाय ना गेला नाही.
हा
म आता बघूया ती काय स बी म्हंटली मी ठरवून सांग म्हटलं जर माझ्या घरी येणार असाल तर मग मला थोडंफार जेवणाची तयारी करावी लागेल ना.
होय बरोबर आहे की सुप्रिया दिदीचं घर लांब आहे काय तुमच्या रूम पासून
तानंग लांब आहे
हा मग मग आता तुम्हालाच तिकड जायला होय
ती काय म्हणते बघूया की ती म्हणाले माझजवळ गाडी पण नाहीेये मला उन्हात उगाच फिरवू नका आ माझा खूप प्रवास गप्प सगळे जण माझ्याकडे या म्हणाल्या त्या उद्या रात्रीच बसणार आहे हं
येणार कधी भेटायला?
नाही नाही नाही नाही ती आलीय जयसिंगपूर मध्ये आहे, ते ती आलीय आहे उदया रात्री जायला निघणारय
हा, हा, हा असं हो ना तेच म्हणाले मी उद्या भेटणार आहेत आणि उद्या रात्री कसं बस
नाही नाही नाही नाही नाही नाही आली आहे ती मग तिला तेच म्ह म्हणत होते मी की आपण अ म्हणजे कुठंतरी बाहेर फिरायला वगैरे जाऊया का रविवारच तर ती म्हणाल नाही. अगं येऊन दोन दिवस झाले त्यात मॅरेज सर्टिफिकेट काढायचं हाय तिकडे सासूबाईंकडे पण गेलं पाहिजे, आईकडे पण गेलं पाहिजे. ती म्हणते बाहेर नाही मंजे म्हणजे लोकांच हेच आहे की सासरी राहत असतील तर माहेरी जायची उत्सूकता मी येतेच दोन दिवस. त्यात सासरी पण जायचं असतंय आणि माहेरी समजायचं. तर मला असं वाटतंय मी का आलीय, एवढी दगदग होत्या म्हणाले.
सुप्रिया दिदीच तर आता काय चालूय ओ?
आहे ते एक मिनिट थांबा हा.
हा, हा.